हा सुनील कुमार पला हो वानखडे.
नाव येत असन ना त्या भाऊजींचं. हाय ना?
हा येते कुमार राव. सुनील कुमार परमारराव. आता असं का क सुनील कुमार परमाराव वानखेडे.
हा ते ते ना आमचं त्या भाऊजींचं नाव येते ना ह.
हम्म.
मी तेचं म्हणलं. ते भाऊजंचं नाव आहे त ते पोरगी सांगायला आली की मम्मी मग त्या ट्युशन नाही हाय. म्हटलं गेला तो बडबड केली मी नाता आता तिथे गेला तर कोणी ना कोणी बस अशी टीचरचानी बेट ज्या करले. नाही तर येईन वापस. म्हणजेच म्हटलं गेला तर कोणी म्ह बसून घे नाही तर येईन वापस. किंवा गेला का बाहेर. की आला घरात. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो चालू ठेव ते पप इ ऐक ऐक चालू ठेव ते हिन फोन केलाय रितुजा न तिच्याशी बोलते मग चालू ठेव तुझ आपण.
हा चालू ठेव.
हा तिचा आला होता आता परत येते का थांब पाहुदे. ती म्हणती माझा टास्क चालू नाही झाला काय पेंडिंग पेंडिंग सांगतय.
हम्म. ऋतुजा नाही व ते अनिल काकाची पोरगी आहे व म्हणताते.
ब
नाही ह उचला तिनं.
उचला बोलणी तिच्याशी, नाही तिचं म्हणणं हाय टास्क का सबमिटच होत नाही टास्क कंप्लीट केलं ना तिने प्रोफाइल. त सबमिट नाही होऊ राहिला ते म्हणलं सर्व्हर डाउन हाय म्हणून.
हम्म हम्म हम्म.
हम्म.
स म्ह का म्हण तुम्हाला पहिल त नंबर बाजूत चेक करून तू सांगते की तुला ता हा
बरोबर हम्म.
त्यांना ते बरोबर भरलं नाही ते मग ते जात नाही का किनाच पाहिलं तनाला मी तुम्हाला जेव्हा सांगितते तेव्हाच तिनाला सांगितते ते पण किनला बरोबर भरलं नाही ते काही तिनाय जास्तच नाही पडून राहील.
हम्म.
हे आम्ही गुवा हेडको लावडतात त्याच्या त्याच्यात दोन याच्यात दोन पटकन होऊन जातं
हम्म हम्म हे पोर आपले मचोड मचोड करते मॅश लोक मॅश लोकले माहिती पडते म्हणून. हम्म
आता पैसेैे पैसे काढले
हम्
प प एक होते ना त्याच्यात
पूजीला मला वाटतं हे बी पैसे का आलेले काढता नाही येणार त्याच्यातच आले असतील पूजेचे आहे ना.
कारॅ नाही कोणता लातेल्या का नाही. फोन पे चा कोणता टाकेला आहे ति ना नाही नाही तर ए फोन पे चा फोन पे चा आहे
माहित पडे काही माहित नाही मला
नाई फोन पे चा वेगळा हाय
हम् ह
त्या त्याच्यावरच पेमेंट आलेलं होतं ना मग ते आलेलं होतं ना
हम्म बरं
पेमेंट जे काम मोबाईलवरच आले
हा बरोबर हम
त्या म्हणत होतया
बरोबर
ते येती कावून घेतलं पैसे
हम बरं ना
ते म्हणाव काही होणार हाय का?
काय म तिचा हवात असे
तो त्याचा पगार आणायला काढ लाग
हा पेट्रोल भरत नाही राहतेले, नाशतेले नाही राहले येले नाही राहले, त्याले नाही राहतेले, मग काढून घेईन तो नाही जाऊन पुूजीले म्हण ते पन्नास रुपये नाश्ता करायला बसलोय तुजे पन्नास रुपये टाकबर मी नाश्ता करतोय तुजे. अ शंभर रुपये टाक. बरं मग पेट्रोल भरायचेय - तो असा करते पूजेने पूजे पन्नास - रुपये टाक नाश्ता करायचे म्हजे शंभर रुपये टाक पेट्रोल भरायचे हम्म. असं चालतयच मी दे म्हणला असं चालते त्याची -
मया साईला दुधाचा चांगला घट्ट घट्ट रस आवडते.
मी
काही नवऱ्याला बि नाही काही नवऱ्या- ते आंबे आंबे होते पिळाययचे त्याचा रस कर म्हणे तो रस केला होता तर तो त्याला आवड तो पण खायचा म्हण ते आंबे -
अलग अलग सगळ्यांची -
हा तर तो खात नव्हता अस काय केलीस आंबा किती खाल्ला अस - परत परत होत नसे आंबा पाहिजे खायला ते - नरम मध्ये आंबा नाही पाहिजे -
हम्म
तेच म्हणलं नरम आंबा बी नाही पाहिजे नरम आंबा मडना आणल होते कोण ते आ- ते आण
बरोबर मला मला असं वाट मला असं वाटते ट्यूशनमध्ये टीचरना बस - करून घेतलं वाटत त्यानं हम्म - दुसर टीचर असेल ना ती न म्हटलं असेल - अनशुले भेट द्या म्हणे ट्युशन नाहीये म्हणे त्यांनी पोरगी सांगून - गेली हा गेलाय दप्तर घेऊन मग टीचर दुसरी टीचर विचारत असेल ना - दनीन बेड जाईकरले उकरले - करीन त्याला थोड्या वेळ बसून मग पाठून देऊन लागलं तर आला नाही ना वापस नाही आला ना अजून वापस नाही आला नाही ट्युशन वरून हम्म -
फायनल
तो गेल्यावर आली ते सांगायल -
आरे जा
ते ग तो गेल्यावर आली तर सांग नाही तर -
त्यो अजून लावलाच नाहीे. हां
ते पोरगी तो गेल्यावर आली ते पहिले आली असती पुरलअसत हा हा वा वा वा वा ट्युशन ला सुट्टी वा वा वा वा आज मला क्रिकेट खेळायला भेटीन वा वा वा वा असा करून चालला गेला असता क्रिकेट खेळायला हम्मं पण ती तो गेल्यावर. वर आली ते हां तेे म्हणलं ते तो गेल्यावर आली ते.
हम्म
हम् रस गलेवार हम्
कोमल कुठ दिली हाता ह कॉल झाल्यावर मग मी तुला नंतर लावीन आता तीन आली मग लान म
वांदा हा कॉल तर पूरा करून मी हा
हा हा कॉल
हा तसा व आता मी सात वाजेपर्यंतच केला अस वांदा नसता
हम्म चला आता त्यावी मग हो
हा वांदा नाही जाऊदे आता हा वांदा नाही.
का
हा हा एवढा हुन जाईल हा.
आ तरीेग लावणार मग आताच काय प्रशन आहे काय झालरे क्लास आठ वाजता बायग बस त्यांचा कॉल चालु आहे कॉल दादांच्या तुझ्या दादा गेला क्लासला आता का काय काय ऑलरेडी डबा भरून आहे फ्रिजमध्ये, तेच म्हटलं ऑलरेडी धबबा भरून आहेत काय चॉकलेट. अ अवी आला होता न आवी आणले होते न हा बसना पाणी देऊ. तेतीस पस्तीस मिनिट टाईम दहा मिनिटं पूर्णच कराव लागत म्हणजे चालू कराव लागत बोलावच लागत काही पण. आज उपवास आहे मला लिहायला बसायचं होतं ना म्हणून ते त्यादिवशी आंबे आनले होते न कोणीच खाऊन नाही राहीले.
बरं चाल ठेव राधा ठेव, ठेव ग हाव.